हा बोल ना
मग काय चाललंय?
काय नाही आता सकाळचं उठली आताशी म्हणजे काहीच नाही केलेलं.
होय या आपल्या वर्क मुळे एक फायदा व्हायला लागलाय आपला
काय
आपलं आपल्या व्यतिरिक्त एखादाच नंबर पाठवायचा आता बऱ्यापैकी नंबर पाठवायचा
ह हो. कारण आद आता आता कसं होतय मोबाईल वरती आपण नंबर सेव्ह करायचो पूर्वी लँडलाईनचे फोन होते तेव्हा कसं नंबर डाईल करावे लागायचे नाही आणि डाईल करण्यात करण्यात आपले आपोआप पाठ होवून जायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं नंबर आधी सुरुवातीला लिहून ठेवायचो पण नंतर ते डायरी पण घ्यावी नव्हती लागतं.
तेव्हा तर लँडलाईन ला आपण प्रत्य त्येक शहराचं ते कोडं वेगळा हो
हो पिनकोड बरोबर हां हां ते टाकून नंतर नंबर. डायल करायचा आणि आता जसं मोबाईल आले तस प्रत्येक जण काय करत फोन सेव करत नंबर आणि डायरेक्ट म्हंजे अ टाईप कराय ची गरजच नाहीं. अ सो हे आता उ उलट ह्याच्यामुळे काय झालंय, प्रत्येक वेळी नंबर डाईल करावा लागतोय.
त हे कमीत कमी हे तरी नंबर पाठ
हो मला त असं झालत कि माझ्या नंबर व्यतिरिक्त आता कुणाचेच नंबर माहित नव्हते. मिस्टरांचा सुद्धा नाई की त्यांना फोन करायला चुकून जर आप आपल्याकडे मोबाईल नसेल तर आप आपल्या स्वतः त्याच्या फोन व्यतिरिक्त कुणालाच फोन लावू शकत नाही. असं झालत म्हणजे समजा न जाणो एखाद्या वेळेस होत ना आपल्याकडे मोबाईल नस.
माझं तर असं होतं आमचं लग्नाच्या आधी लँडलाईन नंब असायचां. त जेवढे ही नातेवाईक. त्या सगळ्यांच ते एस टी डी कोड सकट नंबर पाठ होते. धडा धड धडा धड आणि आता जस्ट पाठ पण होत नाई. नाहीत आणि इंटरेस्टच नाही दाखवत ना. आता हे काम आलय तर तेवढे तरी व्हाय लागलेत.
बरोबर आहे ते खूप महत्त्वाचं झालंय आणि त्यात काय होतय वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होतीय. नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळ बोलणं होत नाहीतर एरवी फोनकडे कोणी बघत पण नव्हत ब खूप झालं तर काय रीलस बघ इन्स्टाप किंवा काही यूट्यूब सिरियल बघ अशातच जात होत सगळं. ते ह्या चांगल्या गोष्टी झाल्यात. की किमान संवाद चालू झाला. एकमेकांमध्ये हम् नाही तर फोनचा वापर मला वाटत ज्या गरीब असतात. त्यांचा खूप कमी होत असेल कामातच वेळ जातो मोबाईल हातात घ्यायला वेळच नाही.
मुलंच घेऊन बसतात.
मला बाय काय त्यांच ठीक आहे.
पण त्यांचे पण फोन पोरच नंबर लावलेले असत.
हा ते आहे. एक झालं की एक एक झालं की एक पोरांनाच फोन हवे असतात. आणि देत नाही परं मोबाईल किती मागा फोन आला तर कट करतात. जसं काही काहीतरी महत्त्वाचीच कामं चालू आहेत त्यांची असं तर फोन कट करतात.
त्यांना राग पण काना
हम् ते
फोन वाजतोय तो तो त्याच त्याचा होमवर्क करत होता.
हा.
आणि त्याला मी आत होते तर तो फोन वाजला मी म्हण कोणाचा फोन आहे मला म्हणतोय त्या मम्मीचा फोन हाय म्हणला. माझी मम्मी तुझी कोण नाही का आग आग चुकून आलं. चुकून आलं हाय तर एवढू एवढू सा
हा तेच म्हणते तसेच पोरं म्हणजे पोरंच आहे काय बोलतील आणि काय करतील हे आपण सांगूच नाहीत शकत. ते काय कर तील ते घाबरणं आणि लाजणं हा प्रकार आताच्या पिढीला नाहीये.
मग झालं चहा वगैरे
चहा झाला आणि चालू आहे. आज आता कांदे निवडायचे आहेत. कांदे स्टोर केलेत पण ते कामच आहे सारखं त्याला सारखं ह्या खराब झालेले बाजूला काढा नाहीतर मग सगळ्या घरात वास येतो. हम् त्याच्यामुळे म्हटलं आता सकाळी सकाळी पोरं झोपलेत तोपर्यंत ते होऊन जाईल आपलं
आज काय सुट्टी असल सगळ्यांना
मग काय कोणाला उठवायच्या भानगडीत पडायचं नाही. रात्री झोपताना सांगितलेलं असत. आम्ही सकाळी उशिरा उठणार आहेत. हाका मारू नका. मग काय आपलं आपलं उठ आपल्याला काय झोप येते?
आपल्याला कामच दिसतात सुट्टी असूनच गुट्टी अस उठलं की यांना भूका लागलेले असतात.
हम्म देव ते उठतात झोपेतून डोळे चोळले की पहिला मोबाईल लाकड हात जातो डोळे उघडाय
रिफ्रेशमेंटच आहे.
हा डोळे उघडायच्या आधी मोबाईलला हात
ते बघायचं तासभर मग बिछाण्याच्या बाहेर यायचं.
हे तासभर तरी त्या मोबाईल मध्ये काय असतं काय माहिती बरंच ओरडायचं ब्रश करा, पाणी पिया, आंघोळ करा. जेवायला काय करू? ह
बरं काय केलं आप आपल्या मनाने ते पण प त नाही सारखं गोऱ्यास करती ते असच करती.
हम ह हो ते एक ऍड येते. रोज-रोज चपाती-भाजी खाऊन काय वाढते? सहनशक्ती वाढते. सहनशक्ती वाढते हो. बाकी नाही एनर्जी विनर्जी नाही, सहनशक्ती वाढते. हम्म! म्हणजे चमचमीत करावं रोज ह्यांनची सहनशक्ती हे होते.
इस्टामुळे आणि हच्यामुळे एवढं ज डाटाजवळ आलंय ना आणि तसच कॉपी करायला लागलेत सगळे
हो. रोज रोज चपाती-भाजीन सहनशक्ती वाढते म्हणे म्हण अरे बापरे बघा आता काय. हम्म. मग?
आमचे पण काय आमच्या घरात झोपलेलेच हेत सगळे. त्याच्यामुळं मी-मी माजे घेते कामं करून पाण्याचे तरी
हम्म! बरबर हाय. बरोबर हाय आणि एवढं जास्त साठवायची गरज पण नसेल पडत. तेवढे भांडे पाण्याने भरायचे आणि पुन्हा ते घास पाणी सांडायचं भरलेल्या भांड्यांना घासायला बकेटभर पाणी लागतंय.
हो लागतंय ना आली ते नाय घासलं कि न वास येतो नुसता
वास येतो आणि ते बोरचं पाणी भांडे पण पांढरे पड तात ना?
मी शक्य तो प्लॅस्टिक त्याचं काय अहो अहो म्हणतोय हेथ यूज करावा
हम्म! बरोबर हाय प्लास्टिकचं तरी किती हाय?
बी शर्ट नाही लाईट पलंरची भांडे वापरायचे प
हम्म! चालतंय म आणखी काय? पाऊस तर काय पडायचं नाव नव्हतं आव
चौदा असेल
हो. तरी पण म्हणजे जून आयता गेला. अरे बापरे!
लास्ट संडेला. आमही शिफ्ट झालेलो
अच्छा झालं का नाही आता तरी सामान सगळं लावायचं
टलमेंट चालू आहेत
नवीन आलं की काय सुधरतचत ह क तयकला सर
आहे त्या परिस्थिती तला ऍडजस्ट व्हायला जरा टाईम लागतोय
बरोंबर
आधी वेगळ्या ह्याच्यातून आलेलो आता इथं एकदमच वेगळं
हम् वातावरण बदलत परत
एकदमचे
हम् ब
ह
मग आंटी काय
बाकी काय मजेत निवत संडे फंडे करून घालवायच आता
हम
आ
ते आहे म बाकीच सगळी कामं तर झाली असतील आता
् हा म्हणजे हो फिटिंग ते झालंच बऱ्यापैकी ते ड्रिलिंगचं राहिलं थोडं ते मशीन असल्याशिवायजकाल भिंतीला पल पण पडत नाही
हम्म
ॅर क वैसही
बर बर
ते कई सराईलाजे
चालतय मा आणखी काय टाईम होता नाही आपला
ठीक आहे
ओके मी लावते लगेच